आवाज येतो का
हो येते ना
हो तुझा पण येतय मला काय नाही मी
तू डायरेक्ट मलाच करून टाकला मग
हो
ह हो झालं ग माझं जेवण मी ना आज चिकोल्या करून केल्या होत्या दोघीच जणी होत
हा
काही डबा द्यायचा नव्हता शेवोळेच करायचे होते पण ते आजीला चावत नाही ना म्हणून त्याच्या मी चिकोल्या करून टाकलं शंकर पाळ्यासारख्या
हो आम्ही तसच करत असो जास्त जण असले तर शेंगोळ तांबे चिकोळ्याच करत असतो त्याच्या
हा मग मी त्या ज्वारीचं पीठ घेत आणि थोडस बेसन घेतलं चटणी मीठ जिरं टाकलं आणि फ एकदम फीक्क केलं चटणी बिलकुल एवढीशी टाकली कारण ऍसिडिटीचा त्रास होते ना म्हणून
काजो मम्मी इतक्यात जास्तच वाटत आहे ऍसिडिटीचा त्रास तू तुला का
चालू आहे ना रियांश कंपनीची
हा मग काही फरक वगैरे वाटला नाही. ह
थोडासा जाणवला हो तेच काय कराव काही समजत नाही. चहा पीत नाही म्हंटल पण आत त थंडीचे दिवस आहे त त ते दूध प्याव नाही वाटू राहिला म्हणून थोडस चहा पितो.
ह
मला तसच वाटते
हा च पिंच सोडून दे बिलकुल काहीच करू न
उद्या बस
काय म्हण ते कशाची पट फुटत आहे
माझ्या घराकडे नाही आहे तुझ्या घराकडे आहे
तुझ्यागराकडे
हो का काही समज म कशा
हे अ लग्न झालेला आहे तर कोणाची नवरीऊ राहिला भेटते तिकड विठ्ठल मंदिरकडे
ह हा म्हणून त्याचे फटाके असतील ते झोपले का सगळे हर्ष? वगैरे आला का?
नाही हर्ष अजून आला नाही इव्हेंट वरून. नाही आला इव्हेंट वरून तो. हो पुन्हा गाडीचं काम करून राहलान, तो गाडी सुर त्याची क्लचपेटा वगैरे च गेला तर. तर
बरे आहत. आता त्याचे डोळे उघडले गाडी कराव म्हणून.
हो मी दिलेच नाही त्याला पैशे यावेेळेस एक रुपया, पण नाही दिला मी त्याला ह. हम्म त ते त्यांना त्याचीच कमाई केली त्या कमाईच्या पैशात त्यान गाडी तयार केली मग मधत म्हणे मी बरसाणालेच जातो म्हणे
हो का मग कधी जाणार होता?
अ मंग मी त्याल त्याचे जवळ पैसे नव्हते सहाशे रुपयच होते. तेवढ्यात का जाणं होते का बरसाण्याला. पीयुषल सांगितलं मंग मी पियुष म तू अकेला कैसे जा रहा है म ते दिव्यांनी पण म्हणे हे सब सेट सेटलमेंट कर दो फिर जाओ बोले तुम
हा.
हा.
तेच तर तसं नाही जाणं होत ना
हा कस म्हटलं
काय म्हण
पुन्हा आता लग्नाच सीझन चालू आहे तर प्रवीणच काम चालू आहे तर त्याच सांगू राहाला नाही त्यावेेळेस जरी पाच सहा वेळा गेला तो आतापर्यंत
मंतना मच कोणा च उदारी घेत त तिथे चुकती करू राहाला गाडी पण टाकली सुधारले हम्म मला
बरे हर्षल रोज जायला पाहिजे, त्यानी रोज जायला पाहिजे त्यान.
हाव ना,
त्या म्हश
तर रोज तर प्रवीणशी आता दुसर्याकडे कोणतं कामच नाहीये ना, दुसरं काम कोण देणार आहे त्याला प्रवीणच देऊ शकते दुसरं कोण देत नाही ऑर्डर कशी
हो. तेच ह मझ हे नवीन आजकाल तुझे ते पावलं वगैरे झाले का इकडे र्डर होती तुझ्यासाठी
ह कोणाची व पणाची
त्या एक आहे म माहिती होते
नुसतेच पावलं पाहिजे का ते स्वस्तिक
हा
ह
होौ त्या्या रेशा
हो हो ते का ते दोनशे रुपयाचे
हो का मी आताच अमृता माशी सोबत पण बोलली हो देशील ना करू
हम्
पाठवीन तू फोटो वगैरे स्टेटस ठेवत जा ना आता
अगं तुला ते गणपती ते रांगोळी द्यायची होती न ग
हो ना त्याचे फोटो काढ
म तेच म्हटलं गण
अजून तुझ्या मनी वगैरे आहेत का मनी वगैरे आहेत ना तुझ्याकडे
आहे ना सध्या ते कामच बंद आहे ना सध्या
हो का मध्ये मुसत चालू होत तुझं आता आता
साडी फॉल केल्या पाच सहा साड्या केल्या न फॉल अ पुन्हा डबे चालू केले त्यामुळे होऊन नाही राहिलं ते काम तरी भेट ते मला वेळ पण कंटाळा करतो ना म्हणून होत नाही कंटाळा नाही केला ना तर मग एक सारखं होते काम पण ते डोळ्याला त्रास होते पु्हा तब्येत पण जराशी नरम गरम राह ते मग आराम करत राहाहतो मी
हो
हम् हा मधी खूप फॉल केल्या साड्या पाच स साड्या केल्या आता गादीच्या खोळ आल्या शिवायला उशीच्या खोड आलेल्याता परदे आले शिवाय एका बाईची पेटीकोट आहेत शिलाई मारायची, आता एक सारख ते साधी मशीन लावून दिली आता ते, नाही ना. बसलीच नाही ते. आज तर कंबरच दुखू राहिली खू ब्लाउज आता मुद्दाम नाही शिवलेत बाई मला हा मी ब्लाउजच टेन्शन घेतलं नाही बायालाही नकरी करतील हम्म माझी बाई उतरते माझा खांदा उतरतील
आजीचे तरी शवून पहायचे म्हण
आजीच शिवता येते मला
ह
अगं मय आजीचे शेवते तू कुठे शिवलावा काही बोलत का
मी शलो होतो नाम्ही ड
हा काही तर धड नाही शव ते पडलेला हो माहित आहे काय घातलं तर नाही त आजीन.
मग ते विचारलंय मानून देत.
विदेशी. जाऊ साक्षीचही काम बंद झालं.. ती लागली नगर परिषद मध्ये.
हो ती मस् शिवत होती ब्लाऊज.
हा ती चांगली श होत हो तु. हो ना आता बाय बरं. आता आता ते मै. मरपसाली भे नशील भेट.
हो. कस चालू आहे त्यांच चांगलंय का तिकडे. हा.
चांगलं चालू आहे हम्म. त्या दिवषय. त्या कार्यक्रमात भेटल्यात पण बोलल्या देत त्या म्हणजे दुसरीकडे.
हम्म हम्म
बोलत होता बालकंडे कापू. तो माझ्याजवळ येऊन बोललाय
हो ना
आपला एवढा उशीर कसा का तर म्हणज राधिकाची सासूबाई हो ना मलमने राधिकाची. ू आली होती म्हने अधिक महिन्यात नव्हती आली तर आज आज आल. ती महिने सकाळी आली दुपारी मग चालली गेली महिने म्हणूनष. झाला म्हटलं राधिका येऊन गेली का आता हो म्हणे अधिक महिन्यात येऊन गेली म्हणे. हे अक्षय च. त होता ना त्यांच्या वा घराचा वास्तू शांती होतात त्यांच्या बेट्यात पत्रिकेत दिली मग त्यांनी हम्म कुंभारपुऱ्यात गेलेत ना राहायला हा त्यांच्यास तर घरी य ते नलू मावशी.
तिकडे हा.
हो प साक्षीकडे होती कारण कि ते. त्याच बेटात राहून होत्या ना हे सा साक्षीची आई त्या प्रमोद गोडसरच्या घरात राहत होते त्या गल्लीतच तर राहतो त त्यामुळे हा मस्. सगळी ओळख आहेत मण त्यान पत्रिका दिली मग साक्षीच्या आईला. हम्म..
हो.
हम्म
बाकी काय करताय आता झोपले काय गोळ्या वगैरे घेत. घेतल्या का तुम्ही
हो आजी गोळ्या दिल्या मी पण घेत घेतल्या गोळया. आजी झोपली आता. नाही तर तू गेल्यावर की नाही अ आजी इथ बसली बातमी. वा ती बसल्या बसल्या तिथ अंग टाकायला चाललं गेलाटलं तुम्ही अंगकाहून टाकून राहिला म्हटलं. आज तुम्हाला जप नाही करायचा का आता तर ते. आठवणच नव्हती जब करायची मायी. गेल्या तिकडं जप केलं तिथके मी चुकवल्या केला मग. मग आल्या जेवण केलं आता झोपल्या. हो त्यांना जप करायची आठवण नव्हती म्हटलं जप नाही केला का तुम्ही आज केला ना म्हणे त्याला आठवण नव्हती की काय काय माहित म डबल जप करायला गेलं क पण जप करायला बसलाच नाही नव्हत्या मला माहित आहे ना बसल्याच नाहीत ना हम
ते हे झालं म्हणजे वातावरण हे झालं नव असं वाटतं की रात्रच झाली का?
हो थांब आली अरे थाबंना वाजू नको ना
माझ ये
थांब ना थांब ना